हॅलो.
आवाज येत आहे का?
हो येतोय ना बोला ना मॅडम.
अच्छा, झालं का जेवन वगैरे सर.
जेवण नाही झालं अजून, तुमचं झालं?
हो आमचं झालं जेवण.
अच्छा.
तुम्ही लेट करत असता का जेवण?
हो आमचं दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत जेवण असते.
बापरे, एवढं लेट का बरं?
बाईको आमची मिसेस.
अच्छा.
लेट.
मग ती आल्यावर लेट बनवते.
लेट येतात का घरी.?
हा उशीरा येते जरा.
अच्छा अच्छा असं काय काम करतात बाबा एवढं लेट येतं.
पोलीस मध्ये आहे त नात्या‍?
हो का?
हम.
अच्छा अच्छा, मग मेड ठेवायची ना एखादी.
हो मेड ठेवायची पण जेवण्यासाठी मेड नसते ना, कपडे वगैरे धुवण्यासाठी आहे आमच्या इकडे.
जेवणासाठी पण मिळते ना एवढं लेट होते म्हटल्यावरती मग.
आता आमच्या मॅडमला आवडत नाही दुसऱ्याच हातच खाल्लेलं. त्यामुळे तर मेड वगैरे ठेवत नाही. आम्हाला आवडते मॅडमला नाही आवडत कालजी घेत.
अच्छा. अच्छा अच्छा अच्छा म्हणजे त्यांना अस वाटे का तुम्हाला दुसऱ्यांच्या हातच खायला नको द्याय म्हनुन.
बरोबर असं आहे.
चांगलंय मग म्हणजे स्वतः कामावून येऊन करतात तुमच्यासाठी नि.
खूप खूप मेहनत करतात माझ्यासाठी.
चांगली मुलगी, मिळाली मग तुम्हाला.
नशीब आहे ना आमचं नशिबान भेटते काही काही मुली. आता आजकाल बऱ्याच लेडीज कसं दिवसभर मोबाईल पाण्यात घालतात. मग भेटलेला वेळ झोपा काढण्यात घालतात‌.
हो असतात ना काही काही अशा.
भरपूर आहेत.
हो बाबा असतील ना तर तुम्हाला माहिती असते. हा मला काय माहिती याच एवढं.
आमच्या इथे सर्वे चालू असतो ना जनगणनेचा त्यावेेळेस दिसतात बऱ्याच जणी. दुपारच्या वेळेस हा थोडा वेळ भेटला तर काही कामं की मग कराय सुटं मस्त निवत झोपतात. काही काही तर अशा असतात की मुलांना सकाळी उठून जे सकाळी शाळा अस ते मुलांची तर त्यांना शाळेत पाठवाय लागतय मग सकाळी उठाय लागतय. मग सकाळी उठल्या म्हणून मग झोप पूर्ण होत नाही म्हणून ते ते पण तेथे मस्त
दुपारला झोपू जातात, पण ते चांगलं आहे ना म्हणजे मॉर्निंगला उठतात त्यांचं ते करतात मग दुपारी झोपतात काय प्रॉब्लेम आहे मग चांगली गोष्ट आहे ना, ते करतील तरी काम.
बरोबर. नाही त्यांचं ते करत नाही, फक्त एका एकाच मुल लेकरा बाळाचं असते. सगळे काय दहा, बारा लेकरं आहे बुवा. सकाळी उठाय लागतेच नाही आर्धे काम तर मिस्टरच करून जातात.
म्हणूनच तर मी एवढं सांगत आहे.
हो.
माहिती असतंच ना मॅडम आपल्याला.
तुम्ही ठेवता वाटते.
काय?
माहिती
नाही आमच्या भावाचीच बायको आहे ना मिसेस मी हे तिचा मुलगा.
अच्छा तुमची वहिनी आहे का?
हो हो वहिनी.
अच्छा.
तेज्यामुळं बऱ्याच गोष्टी कानावर पडतात.
असं हो भाऊ भाऊ चर्चा करतात ना माघा तर बरेच ते करतात समोर तर कुणी करत नाही पाठीमागे मग पण तो त्यांचा विषय झाला ना थकून जात असतील कदाचित काही प्रॉब्लेम असेल. किंवा मग काही असू शकतं त्यांचं.
बरोबर रोजच प्रॉब्लेम असू शकते मग तसं काही नाही एखाद वेळेस असेल तर ठीक आहे म्हणा.
असंच म्हणजे. डेलीचा आहे का? डेली कॉल करून सांगतात का तुम्हाला तुमचे भाऊ?
भावानं भाऊ कशाला सांगतील, आमच्या डोळ्यांनी आम्ही जॉईंट फॅमिली आहे.
अच्छा अच्छा असं आहे मग तुम मेसेज करतात ना म्हणून मग त्या करत नसतील कदाचित् असं असू शकते.
भांडे अपटायले का मॅडम तुम्ही?
नाही नाही सर. ते हे ठेवत होती बाजूला पाणी त्यामुळे आवाज येत असेल कदाचित.
हो तेच दुसरीकडला राग दुसरीकडे काढाल्यात काय?
नाही नाही काम करत करत बोलत होतं ते ना त्यामुळे येत असेल भांड्यांचा आवाज वगैरे.
हो थोडा आवाज येतोयच भांड्यांचा.
अच्छा अच्छा.
हम्म.. सध्या आजकाल वातावरण पण खूप खराब झालेलं आहे ना.
नाही तसं तर आमच्याकडे काही नाही, ऊन आहे पावसांच्या दिवसामध्ये. गरम होतय एकदम तपत आहे, वातावरण.
नाही गाड्यांबद्दल म्हणतो मी. जरा गाड्या जास्त झाल्या ना?
हो. आता कालांतराने सगळं बदलत आहे ना, त्यामुळे कदाचित होऊ शकते ना. पहिले कसं गाड्या नव्हत्या, पायी जात होते लोक. आता काय प्रत्येकाला गाडी लागते. आमच्या इथे तर, एक सर आहेत म्हणजे त्यांची. मिसेस असं काही काम वगैरे करत नाही, बट थोडंफार काही केलं की मग ते सर. त्यांचे पैसे घेऊन घेतात, मग त्यांना बोलतात तुमच्यामुळेच आहे असं तसं. वगैरे त्यांनी पण, गाडी घेतली आता. वर्ष होते म्हणा, त्यांच्या गाडीला.
मिसेसने गाडी घेतली का, की मिस्टर ने गाडी घेतली.
मिस्टरनी गाडी घेतली पण, त्यांनी थोडेफार जमा वगैरे केले होते ना. त्यांच्या मिसेसनी, त्यांनी पैसे चं घेतले. मग त्या असं कधी बोलायला लागले, की ते बोलतात मग ते सर कि बाबा. तुझ्यामुळे मी गाडी घेतली वगैरे वैर वगैरे बायकांना काय पाहिजे, झाडावरती चढवलं की संपला विषय.
नाही ते झाडावर नाही म्हणतात, ते उलट खरं सांगतात तेव्हा तुझ्यामुळ भेटली म्हणून. अन आशे मिस्टर खूप कमी बायांना भेटतात. नाही कारण असं कोणी सांगत नाही ना, तुझ्या मुळ भेटले म्हणून. आजकाल तर सगळे, सगळे जेन्स कसे.. स्वतःच च हे करत असत चालत आता परंतु त्याने सांगितलं पुढे, चालून चार माणस त्यासनी बोलाय हिम्मत खूप लागते. मॅडम तुम्हांला माहिती आहे का, तुम्ही चार माणसात कधी भांड भांडण म्हणलं, भाषण केलं का कधी.
नाही नाही नाही सर तुमचं काहीतरी मिस्टेक होतंय. चार माणसात बोलत नाहीत ते,
हां..
असं घरीच बोलतात, त्या सांगतात मग मॅडम आम्हाला. की असं असं आहे.
घरीच म्हणजे पूर्ण त्या, मिसेस लाच बोलते का.
अच्छा, हा त्यांच्या मिसेस लाच बोलतात, फक्त हा प्रॉब्लेम आहे ना. हा तुझ्यामुळे तुझीच गाडी आहे.
अ मग त खूप चांगलं आहे ना एकश एक्सप्रेस होण म्हणजे माणसाचं एक हे असते हिंमत पाहिजे त्या गोष्टीला.
नाही मग ती तशा गोष्टी, मग फॅमिली सोबत. सांगायला पाहिजे ना, एरवी कसं अ एवढं काही व्यवस्थित बोलत नाहीत. ते आवाज वाढून वगैरे, बोलतात मग कधी. कधीतरी चांगले बोलतात, मग अश्या वेळेस काय करायचं. त्या बाई त्या सांगतात मग आम्हाला, असं आहे हे मॅडम तसं आहे.
कुणाला सांगतात त्या.
आम्हाला सांगतात आता आम्ही शेजारी आहे ना त्यामुळे. सांगतात आता एक बाई, दुसऱ्या बाईला सांगू शकते ना मग.
बरोबर तसं लावालावी करतात, ना बाया लावालावी नाही. केलं पाहिजे, म्हणजे मिस्टरच्या पाठी मागं.
नाही सर त्याला, लावा लावी नाही बोलत ना.
तुम्ही करता का बरं तसं आमचे, मिस्टर असे करतात अन तसे करतात. म्हणून म्हणता तुम्ही कधी. हा, मग आता तुमचे तुम्हाला आता. तुम्हाला कसं थोडंसं मिस्टरनी थोडं, दोन फटके तरी दिले रूम मध्ये बंद करून. तरी तुम्ही त्या बाईला सांगणार नाही.
नाही आमचं मिस्टर देत नाहीत ना.
जी ये.
नाही नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज, आमचे मिस्टर फट किव वगैरे देत नाही ना, खूप चांगले आहेत ते.
आता आम्हाला काय माहिती, तुमचं काय होते चार भिंती
सांगते आहे ना मग मी, नाही मी सांगत आहे ना असा घोळ.
किती सांगितलं तरी माणस कस असते मिस्टर. आता नऊ दोघां मधलं कस नवरी नवरदेव म्हटलं, तर नवरदेव कस ते आहात. हातोळ करतात. कुठं मारला फटका किटका ते, थोडा सांगणार आहे बाईमाणुस.
असं काही नाही. आणि माझे मिस्टर एवढे चांगले आहेत ना, म्हणजे असा जोडीदार मला शोधून सुद्धा सापडणार नाही.
नशीबवान आहे, मॅडम तुम्ही.
खूप खूपच जास्त सर मी, एक्सप्लेन नाही करू शकत माझ्या मिस्टरानबद्दल. त्यांच्याबद्दल काही सांगायला गेलं ना, तर रात्र कमी पडेल. एवढे चांगले आहे देव माणू माणूस आहेत ते.
तुम्ही.
नाही मी रा माझा आहे म्हणा, मी थोडा चिडचिड स्वभाव आहे माझा. बट ते खूप शांतपणे हँडल करतात. म्हणजे, त्यांच्या स्वभावाला जोडच नाहीये. हा ते म्हणतात ना, देव पती परमेश्वर असतो. त्या टाईप आहे माझे, साक्षात देवाचा अवतार आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगाव काय नाही समजत शब्द अपुरे पडतात.
नाही तुम्ही न सांगता सगळं समजायला लागलं मला, तिथं गरजच नाही काय सांगण्याची.
आता असेल तुम्हाला कदाचित अनुभव वगैरे, म्हणून तुम्ही बोलत होता खूप चांगलं आहे.
ना मग ते तोंड दाबून बुक्या माराण म्हणतात ना, तशाततली पद्धत आहे तुमची आता. तुमच्या शब्दन वान, असं कायलं मला.
अ
बुक्या तर मारायच्या आणि पुढच्याच तोंड दबायचं.
नाही तुम्ही वेगळं समजत आहे. तसं नाही ये. मी रियालिटी सांगत आहे माझ्या मिस्टरानची.
हो हो. किती सांगाव, सगळे रात्र कमी. पडेल हे ते होतं, आलं लक्षात माझ्या. कारण आम्ही शिक्षकहून आम्हाला बऱ्याच गोष्टी कळते व्याकरणाच बरेच नॉलेज असते.
नाही नाही ते असेल म्हणा, आम्ही त्यांबद्दल वाद नाही करू शकत. पण एक सांगायचं झालं तर असं. का असं होऊ नाही शकत का? एवढे चांगले मिळू नाही शकत का?
नाही एवढे चांगले मिळू शकतात, त्याच्यापेक्षाही चांगले मिळू शकतात. पण प्रत्येक लेडीज आपल्या मिस्टर बद्दल एवढं नाही सांगू शकेल की देव आहे देवापेक्षा त्याच चांगला आहे आणि त्यांच दे
आईच राग असं समजायच आहे तुमच का नाही सांगू शकत आहे तर सांगायला काय प्रॉब्लेम
एवढे म्हणू शकतात की, बाबा माझे मिस्टर. चांगले आहेत, खूप माझ्यावर जीव वगैरे लावतात इथपर्यंत.
नाही तो गैरसमज आहे, तुमचा माझ्या मनात. आहे माझ्या मिस्टरान बद्दल एवढं प्रेम, तर मी सांगू शकतो ना काय प्रॉब्लेम आहे.
बर बर आमचा गैरसम मजा ही बरं झालं तुम्ही दूर केला, तुम्ही लय ज्ञानी दिसायला मला.
ते आमचे सर‌ पण असेच बोलतात मला. तू खूप चांगली आहेस. तुझ्या स्वभावाला जोड नाही, वगैरे वगैरे खूप छान.
नाही ते तर बोलतच असतील म्हणा, कारण कामाच्या वेळेतून. वेळ काढून तुम्हाला बोलतात म्हणल्यावर ते आहेत. चांगले महान आहेत ते, त्यांच्यावरून समजायला मला.
खूप सर काय सांगाव तुम्हाला. तुमच्या घरचं कसं आहे? राहू द्या माझं काय
आमच्या घरचं तर खूप चांगलं आहे, आमच्या घरची लक्ष्मी म्हणजे एकदम. लक्ष्मीच आहे. तसं वाटते ती फु देवळातली लक्ष्मी काढव, आणि तिथं आमच्या लक्ष्मीला ठेवाव.
आता बघा बस होत. माझ्यासोबत कॉम्पिटिशन केल्यासारखं करताय. आता मी माझ्या मिस्टरांच सांगितलं की देव माणूस हाय. तुम्ही आता तेच, करताय ना.
तुम्हाला ते सांगत ना, आता तुम्हाला कसं वाटतंय त्याबद्दल असं.
नाही म्हणजे ठीक होतं की, बाबा तुम्ही माझ्या आधी सांगितलं. पण मी सांगितलं बोलल्याच्या नंतर तुम्ही बोलत ये, ना असू शकते मला काही सांगता येत नाही.
हे आपलं कॉमन डिसिशन चालू आहे, एक जनरली समजा. त्याबद्दल आपण बोलत आहे, या एवढं सिरयस. ति नका घेऊ.
नाही नाही सिरियसलीचा विषय नाही. आपण कसं सिरियसली घेण्याचा विषयच येत नाही ना, हे थोडं कॉमेडी चालू आहे बट. एक सांगत आहे मी तुम्हाला असंच सहज.
तुम्ही बरेच दिवसा पासून ओळखता ना मला, म्हणून मी तुम्हाला सांगतोय.
हा म्हणूनच म्हटलं का, कॉमेडीचा विषय आहे थोडं, काही सिरियस मी कशाला सिरियस घेणार आहे.
तुम्ही बँकेचे काम करता. आहे का सध्या घरी? बरं. बरं.
हम्म.
घरी असता, म्हणून डोकं जास्त चालू.